हॅलो हा येतोय का आवाज?
हा येतोय बोला.
हा थोडस मध्ये अस आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम अस वाटतय. रेंज आहे का तुमच्या इकडे रेंज आहे ना.
हो आहे रेंज.
ओके ओके हा मग आपण आता विषय सुरुवात करूया का? हॅलो हा चालेल कारण आता सध्या कसं चे दिवस आहेत ना आंब्याचे कैरींचे वगैरे
होय
तिकडे आंबे येतात का
हा येतात आता सीझन संपला इकडचा
हा संपला म्हणजे आता पण झालंय असं थोडंफार पण लोणचं वगैरे बनवतात ना आता पाऊस कसं थोडा पाऊस लोणच बनवतात मग लोणच्यासाठी तुम्ही कसं बनवता ओ तुमच्याकडे काही माहिती
नाही हो एवढं कधी मी बनवलं त्यामुळं आम्ही विकतच आणतो ना त्यामुळं
कारण आम्हाला ते विकतचं नाही आवडत आम्ही आता कसं असतं हे लोणचे म्हणजे कैरी ज्या असतात ना ते कै कैर्या घ्यायच्या लोणच्याच्याच कैऱ्या घ्यायच्या म्हणजे लोणच्यासाठी स्पेशल असतात त्या घ्यायच्या आणि चांगल्या फोडून घ्यायच्या त्यांच्या अशा फोडी वगैरे करून मस्त आता मी बनवणार आज मला तेच काम आहे थोड्या वेळापूर्वी म्हणून मग म्हटलं मी नंतर लोणचं बनवणा धनवाद थोडेसे जाईल बिझी मग म्हटलं करू तर मग त्या कैरींच्या फोडी वगैरे केल्या का चांगल्या पुसून घ्यायच्या स्वच्छ कैरींच्या फोडी जे असं त्याला काही पाणी वगैरे नसायला पाहिजे थोडसं असं हे करून द्यायचं वाळत टाकून द्यायच्या थोड्या वाळत म्हणजे उन्हामध्ये म असं मोकळ्या हवेमध्ये पसरून द्यायच्या मग मग त्यानंतर त्याच्यासाठी वापरायचं म्हणजे जे काही असतं ना मसाला बनवतात ना मोहरी मोहरी असते मोहरी माहिती आहेे ना
हा माहित आहे ना मोहरी
ती मोहरी असते ना तिची डाळ मस्त मिळते बाजारात किंवा काही काही लोक काय करतात ती आपली पण म्हणजे डायरेक्ट अशी अ मोहरी सुद्धा विकत घे म्हणजे घरची असते ना ते लोक मोहरी घेताात आणि ती अशी दळून घेतात ती दळल्यानंतर तिचे साल साल असे थोडे फाकुन न घ्यायचे आणि ते वाप म्हणजे मग ते उरलेले ते जी डाळ असते ती वापरायची पण आता काय रेेडीमेंट डाळ मिळती त्याच्यामुळे ती डाळ घ्यायची ती डाळ थोडीशी मिक्सर ला काढून घ्यायची नाही असं थोडी बारीक झाली पाहिजे खूप अशी पिठा सारखी पण नाही अशी थोडी जाड सर म्हणजे एकदम पण दार नाही खूप आणि एकदम पण बारीक नको
हां बरं
मग आणि मग ते गेल त्याच तेल गरम करायला ठेवायचं आता तुम्हाला जर समजा एक एक एक किती साारण काही काही कसं चार किलो पाच किलो कैरींचं असं करतात ना तर मग आपण त्याच्यासाठी ते एक अर्धा किलोडाळ घ्यायची मोहरीची अर्धा किलोडाळ घेतली का मग ते तेल गरम करायला ठेवायचं आणि गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये मसाल्यात आपण थोडेसे लवंग, मिरे आणि बडिशोप आणि काही काही मसाला टाकतात आयता पण मी नाही टाकत आयता मसाला लोणचे मसाला तो न तो नाही टाकत आम्ही त्याच्यात काही केमिकल टाकलेलं असतं मग मग ते लवंग मिरी अ दालची थोडीशी कुठून घ्यायची कोणाला वाटलं तर जे लसूण खातात ना तो लसूण पण आम्ही दळून घेतो जे असं लसुण लसून घ्यायचा चांगलं मोठं लसून घ्यायचं बरस वाटेल बरस आणि तो दळून घ्यायचा आणि ते असं जा छान पसरून ठेवायचं ते सर्व असं म्हणजे पर एक लेअर या लावायचं थोडं मीठ जेवढं मीठ टाकायचं आपल्याला तेवढं मीठ टाकायचं मरणती मोहरीचे ाळीच असं एक लेअर लावायच असं गोलगोल त्याच्यानंतर थोडी त बडीशोप टाकायची मगल वंग मिरेचे असे छोटे छोटे हिर लावायचे मग ते तेल गरम झा कडक. म्हणे खपण निघायला पाजे त्याला तेला आपलं वाकली ना तर ती खाली जाऊन वरती यायला पाहिजे अशी ॉ नॉर्मली नॉर्मली म्हणजे ते लवंग टाकली ना तर ती खाल्ली गेल्यानंतर वर वर येते तर असं असं तेल समजायचं की झालं तेल मग ते गरम गरम तेल ते मसाला आपण असा पसरून ठेवलाय ना मग त्या मसाला थोडं थोडं टाकत चालायचं म्हणजे त्या मसाला आणि मिरची घ्यायची मिरची पण मिरची पण अशी जाड सरलेली मिरची असते ती टाकायची मग ते असं थोडं थोडं थोडं त्याच्यावर तेल ताकत ताकत चालायचका म्हणजे एकेका जागेवर ते कस तेल गरम तेल अस ते गरम तेल ते जास्त म्हणजे असं खूप पण तळलं जात नाही आणि खू असं मिडियम तळलं जात ते कारण खूप बी तळलं तर काळा होून जात जळून जातात मिरच्या वगैरे मग ते असं टाकत टाकत टाकत टाकत सर्व तेल टाकून द्यायचा तो मसाला असा कालवून ठेवायचा सर्व व्यवस्थित जिथ कस प्रमाणात घ्यावं लागत प्रमाणात घेतलं का छान होतं ते म्हण थोडी तुम्हाला वाटलं तर त्याच्यात साखर पण टाक टू शकतात त्याच्या साख टाकायची थोडी मीठ साखर ते हिंग टाकायच थोड नाही नाही नाही असं ल बनवलं ना आपण थोडी टाकायची खूप नाही समज अर्धा किलोला आहे ना कप भर झाकर टाकायशी गोड नाही होत पण ते लोन त साफ कर ज टाकली ना तर त्याच्या लोणच शेवट छ त्या म्हणज खप खट नाही होत असं एकदम झणका मारता असं नाही होत मग ते ते मग ते टाकलं का म सगळं मिक्स करायचं मग सगळं असं म्हणजे तेलात तेल टाकलं ना आपण मग ते मिक्स करायचं मग ते थंड होऊ द्यायचं एकदम थंड झालं का मग त्याच्यात फोडी असतात ना आपल्या याच्यात ोग नत र जेव्हा थंड झा त्या हळद टाकायचीम आपल्या याच्या कैरींच्या फोडी केलेल्या असताना त्या मध्ये ते मिक्स करायचं आणि मग बर्णीत भरायचं आणि अशी बरणी दोन दिवस तीन दिवस हलवत राहायची अशी म्हणजे तेल हळ हळू हळू हळू वरती येत मग पूर्ण पूर्ण वरती आला ना तेल तर पूर्ण लेअर तेला. म्हणजे तेला खाली सगळं झाकलं जातं ते मग लोणचं जोपर्यंत तेल असतं तोपर्यंत लोनचं छान राह
जेवढ्या म्हणजे फोडा येत्या तेवढं तेलवतायचं का.
हो हो हो ते नाही त्याच्यावर नाही तेल वतायचं ते मसाला बनवलेला असतो ना आपण मसाला त्याच्यात मिक्स करायचा त्या फुडी मिक्स करायच्या त्याच्यात सगळ्या ते सर्व फोडींना मसाला लागला पाहिजे त्या हाा बडले पाहिजे मग मग त्या हळूहळू असं आपण हलव तर हळूहळू त्या येऊन जातात त्याच्यामध्ये तेलाच्या खाली बाकत होते हा ह मग थोडे दोन दिवस दोन तीन दिवस अस दोन तीन दिवसांनी हलवत राहायचं खालीवर खालीवरर करायचं ते खाली जात आणि वानून जात नंतर मंग लोणच मस्त यग असं तुमच्याकडे काय बनवत मी एकटी बोलते तुम्ही पण बोला.
आमच्याकड कसं खेडगावात जास्त अ आई एकटीच असते ना त्यामुळे कोण आम्ही बनवत नाही तसलं. आम्ही काही पदार्थच वगैरे आंबोळी इडली वगैरे तसलच बनवतो जास्त.
आंबोळी काय असते अजून.
काय म्हणलं.
आंबोळी काय नसते.
अ ते तांदळाच्या पिठाचं आंबवून करायचं. अ डोसा वगैरे तुम्हाला माहित
हा डोसा माहितीये.
हा तस म्हणजे काय करायचं माहित आहे का आदल्या दिवशी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालायची
हा जसं इडलीला टाकत तस.
हा मग ते बारीक वगैरे करून फक्त आंबूस पर्यंत ठेवायच जास्त वेळ इडलीला जास्त आंबलेलं लागत नाही.
हा हा.
आंबोळीला जास्त लागत मग ते आंबल्यानंतर आंबोळीचा तवा असतो
हा हा.
त्या तव्यावर तेल लावायचंन सोडायचं त्याच्यावर पात एकदम पातळ सोडायचं म्हणजे कडक कडक होत
डोश्याच्या तवा सारखा असतो त्याचा वेगळा तवा असतो का डोश च्या तव्यावर पण होत ते.
हा डोषाच्या तव्यावर पण होतं.
अच्छा.
ढोश्याचाच तवा यूज करायचा त्याला.
आणि थो असं कडक होतं का ते एकदम
हा कडक होत जेवढं तुम्ही ना म्हणजे पोहे पण घालायचे जराशी त्यात. बारीक करताना पोहे घातले ना की कडक पणा येतो जरा त्याला.
आणि जेवढं तुम्ही पातळ करशाल ना तेवढं ते कुर कुरकुरीत होतं.
ते निघत का पण म असंच तव्यावरनं चिट
हा निघत नाही फक्त तवा तुम्ही ना साध्या चोथ्यान घासायचा नाय. साध्या चोथ्यान घासला की मग तवा खराब होतो. मऊ चोथा असतो त्याचा एक मउ चोथा भेट
हा तो डोश्याचा वेगळा तवा येतो तो ना तो तवा ना हम्म हम् त्याला त्याला त्याला घासनी नी घासावच लागत नाही नाही
नाही नाही हो पण जरास तेल उडत ना साईड काठाला. मग ते काठ खराब होतात मग काय काय काय करतात की बा आपण सगळी भांडी ह्याच चोथ्यान घासतोय मग जरा जरी चोथा लागला ना मग तवा खराब होतो.
हा बरोबर नाही तो तवा त्याच्याने नाही घासवाच नाही लागत त्याला साधी प्लॅस्टिकची घासणी असती त्याच्यापरच येती तिच्यानी घास यचा प्लास्टिकची अशी जाळी येते नई ती बारीक ती जाळीने घासायचं. तिला त्याला पण कालांतराने खराबच होतात ते.
हा होतात बऱ्यापैकी नवे नवे तवर चांगले असतात.
हा चालेल. लोनचं आता कसं आता आता लोनचं बघू मला तेच लोणच्याच त थोडं बोला
आम्ही पहिलो करायचो लहान असताना लोंच वगैरे.
ह हा आता नाही करत का.
नाही ते कस फोडायचं वगैरे ल कधी करत बसायचं तेवड ते डबा आणला की झालं बाबा टेंशन, आणि खराब होत ना घरात जास्त माणस असली की. की कस उपयोगी येत दोन तीन माणसांना लगेच खराब होऊन जातं. मग ते आपली बरणी आणलेली छोटी बरी पडते.
नाही पण ते छो बाहेरच वेगळंच लागतं पण आपण घरी बनवलेलं ची वेगळीच
वेगळे लागत हो मस्त लागत घरी बनवलेलं.
हम्म. आता आम्ही ब आम्ही बनवतो दरवर्षी आमच काही खराब वगैरे नाही होत. आणि त्याच्यात कसं असतं त्याच्यात पाणी वगैरे उडू द्यायचं नाही आणि जर कोणी एकाने हात घातला ना एकानी नीच हात घालायचा जास्त जणांनी हात नाही टाकायचा त्या लोणच्यात.
हम्म आपण घरी आस. गावाकडे कस लहान पोर असली बाबाहा लोंच्याची भरणी दिसली की पळत सुटतात सगळे.
ह नाही म छोट अस कमी ह्याच्यात काढून ठेवायचं. आणि जी मेन बर्णी असते तिथच ठेवायची वरच
त्यामुळे आम्ही जास्त. जास्त करतच नाही एक वेेळेस भरपूर खराब झाल एक म्होठी बरणी केलेली मग खराब झालं की जरा.
हो हा बरोबर बनवतो आता माझ पण माझ ब मागच्या वर्षीच लोनच आतापर्यंत ए आता आता बनवल आज. बा बरणी तर धुवून ठेवलेली आहे आता बरणी काढून त्याच्यात भरून देईल मग नंतर.
हम्म कसल्या भरणीत भरता म्हणजे?
चिनी मातीची हा चिनी मातीच्या बरण्या येतो ना ती पांढरी आणि. थोडीशी वरती ब्राउन जी असते ती ती आणायची. आणि तिला मस्त अस धुून काढायचं चांगलं स्वच्छ म्हये वाळवाय उन्हामध्ये उन्हामध्ये. ऊन म्हणजे तिला ऊन दाखवायचं आणि ऊनात वाळव. ना जेव्हा आपण लोंच भरतो त त्यावेळेस काय करायच तव्यावर थोड हिंग टाकायचा आणि ती बरनी धरायची त्याच्यावर म्हणजे ते हिंगाची धुरी ची त्या बरणीला आतून म्हणजे लोण लोणच्याला असा हिंगासारखा वास येतो हिंगाचा आणि लोणच. खराब नाई होत.
हा आम्ही प्लास्टिकच्या भरणीत ठेवलेलं ना त्या मुळ खराब झालं आसल.
हो नाय प्लॅस्टिक मध्ये खराब होत प्लॅस्टिक मध्ये नाही ठेवायच. चिनी मातीच्या बरणीत ठेवायचे आन वरून कापड झाकायचं त्याला कापड बांधायच. कापड बांधला ना त हवा जातात त्याच्यामध्ये त्याच्यामुळे खराब नाई होत मग थोडा हवेशीर ठेवायचं असं खूप असं गरम मध्ये नाही ठेवत.
हा हा
चालेल आपले टाईम झाल.
हा चालतंय.
हो करा ओ नंतर फोन फोन हा मला.
हा करते बाय.
बाय